कशा आहात नमस्कार नमस्कार. एकदम मस्त कशी काय आठवण काढली माझी.
काय म्हणता
काय नाही म्हटलं कशी काय आठवण. काढली. हॅलो बोला मला आहेत. आवाज तुमचा.
हा ना आपला टॉपिक आजचा घेऊया आपण पुस्तकांचे महत्त्व
ओके चालेल काय पुस्तकांविषयी तुम्हाला माहिती हवी आहे.
अ आता पुस्तक म्हणजे हा ज्ञानाचा अमर्यादित साठा आहे ना एका
हो.
आणि मानवाचे सर्वात खरीे मित्र म्हणजे पुस्तक एक
हो माणसाचा खरा मित्र हा पुस्तक आहे. बुकार लॉयल फ्रेंड आणि हम्म.
हा वाचना वाचनामुळे बौद्धिक विकास होतो अं अल्पशक्ती बळकट होते त्यानी ताणतणाव कमी होता माणसाचे
हो डिप्रेशन डिप्रेस्ड असलेली लोक जे आता आपण बोलतोय ज्यांच्या बुद्धीवर आजकाल एकटेपणाचा किंवा अशा अनेक अनेक मानसिक आजार उद्भवत आहेत त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी जर कोणी कोणाला मदत केली असेल तर काहीकणा पुस्तकांनी त्याच्यातून मदत केलेली आहे. तुम्ही चेतन सरांचं पुस्तक वाचलं. असेल तुम्ही अक अशा वेगवेगळ्या लोकांची पुस्तकं वाचली असेल त्याच्यामध्ये त्यांनी डिप्रेशन म्हणजे मानसिक नाव ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने लिलेले आहेत.
हा आणि नियमित पुस्तक वाचल्यामुळे भाषेतील सुधार ज्ञान सुधारते. आणि शब्द संग्रह वाढतो. परत लेखन कौशल्याचा विकास होतो.
अगदी बरोबर.
आणि कथा झाली कविता झाली कादंबऱ्यांमधून उत्तम मनोरंजन मिळतं. यामुळे दैनिक जीवनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते नाही का आणि जास्तीत जास्त पुस्तके वाचल्याने माणस ची विचार करण्याची पद्धत बदलते आणि अजून म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंगमध्येध्ये चेंजेस होतात
आपली जी आपण जे नकारात्मक विचार आपले आजकाल तुम्ही आजूबाजूला बघत असाल प्रत्यक छोट्या छोट्या गोष्टी लोक म्हणजे चांगला विचार न करता नकारात्म विचार करतात सोबत नाही होणार माझ्यासोबत असच होईल माझ्यासोबत तसच होईल तर महाभारत रामायण अशा अनेक अशी पुस्तकं आहे ज्याच्यामध्ये लोकांना प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक विचार करायला भाग पाडला आहे आणि त्यांना माहिती येत की मी नकारात्मक विचार नाही करू शक त्याच्यामुळे प्रत्येकाला पुस्तकातून सकारात्मक ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे भेटलेल्या आहेत
हो बरोबर आणि पुस्तक वाचण्याचे फायदे म्हणजे काय झालं पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे आहे प्रथम ते विविध विषयांवर आपले ज्ञान सुधारते परत आपल्याला पुस्तक हे शान मा माणूस बनवते एक
हो हो अगदी सुदृढ तर बनवलेलंच आहे सगळ्यांना पुस्तकातून आपण बो ह
शिकायला भेटतात परत झालं त्याच्यामधनं त्याचप्रमाणे पुस्तकेही आपले मनोरंजन करतात
हो अगदी बरोबर पुस्तकातून मुलं आपण बोलो मुलगी शिकली प्रगती झाली पुस्तकं वाचल्यानंतर जो ज्ञानामध्ये भर आपल्याला फरक पडला आहे जो लोकांशी संवाद साधण्यामध्ये आपल्यामध्ये जो फरक पडला आहे आपण कुठेही कमी पडणार नाही आता पुस्तकांमुळे एम पी एस सी युपीएससी अशा अनेक अश गोष्टी लोक पास करू शकतात पुस्तकांमुळे आपण बाहेर च्या लोकांशी संवाद साधू शकतो आपण बाहेर गेल्यानंतर तर कदाचित आपण कोणाला विचारू नाही शकत कारण आपल्याला त्यांची भाषा नाही येत
हम् आणि पुस्तकाच सर्वात हो पुस्तकाच सर्वात मोठं योगदान म्हणजे शब्दसंग्रहात सुधारणा करत ते आणि नवीन शब्द शिकायला भेटतात आपल्याना आपलाच शब्द संंग्रह वाढ तो
अगदी बरोबर आपलं व्याकरणच चांगलं होतोय आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला नाही माहित आहेत ते पुस्तकातून अ मिळालेले आहेत असे भरपूर असे आपले संत वगैरे होऊन गेलेले आहेत भरपूर लोक आपले मोठे मोठे होऊन गेलेले आहेत ज्याच खूप नाव आहे त्यांनी जी ल हून ठेवलेली आहेत त्याच्या मुच आपल्याला जगाची माहिती मिळालेली आता महाभारतामध्ये काय घडले हे आपल्याला नव्हतं माहिती पुस्तकांमुळे कळालं आपल्याला महाभारतामध्ये काय घड रामायण आपल्याला नव्हता माहिती पुस्तकांमुळे कळालं आपल्याला आज जेम्स विलियम किंवा असे मोठे मोठे जे होऊन गेले संस्थापक तज्ज्ञ अ जस म्हणजे असे वेगवेगळे पुस्तकां मुळे आपल्याला कळालं की बाप् रे झाडावरून काय पडलं काय कसं पडलं
हम्म ते तर आहे
हो
पुस्तक पुस्तके खूप ज्ञानाच्या गोष्टी शिकवत चार ना
हो हो पुस्तकांमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी भेटलेल्या आहेत अ आपण एका शब्दामध्ये पुस्तक पुस्तकांविषयी तर नाही सांगू शकत कारण का ते जीवन साथी आपल्या जीवनामध्ये जर कोणी आपण बोलतो की जर कोणाच साथी बनलेलं आहे ते म्हणजे पुस्तक आपण सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवतो डायरीमध्ये लिहून ठेवतो आणि जर कदाचित ते जर त्याच्या ज प्रिंट कोणी जर आपली जीवन जर वाचलं ते सुद्धा एक पुस्त
आणि पुस्तकं वाचल्याने माणसाच्या मानस मानसिकतेचा व्यायाम होतो आणि मेंदूला पुस्तके वाचल्याने तो सक्रिय आणि निरोगी ठेवतो
हो एक चालना मिळते एक स सकारात्मक दृष्टिकोन त्याचा बदलला जातो
हम्म आणि पुस्तक पुस्तके वाचण्याचे फायदे काय होतात नाही बघा शब्दसंग्रह वाढणे परत त्याच्यामध्ये ताणतणाव कमी करणे मानसिक कल्याण कल्याणान होणे परत अ ज्ञानाचा विस्तार पुस्तके ही ज्ञानाची आणि बुद्धीची भांडी आहे परत त्याच्यामध्ये प पॉझिटिव्ह थिंकिंग हा पॉझिटिव्ह थिंकिंग येते
हो हो अगदी बरोबर
हम्म
पुस्तकामुळे आपण खूप काही पुढे जाऊ शकतो तुम्हाला कधी वाटलच की बापरे मला कोणाशी बोलायचं नाहीे आज माझ्या मी ह्याच्यासोबत वादविवाद केलेला आहे तर मला असं एकटेपणा वाटत आहे तर तुम्ही सहजच कुठलाही पुस्त त्याच्या त्याच्यामध्ये घेऊ शकत आणि स्वतःमध्ये असलेले बदल जर आपण कोणाला नाही सांगू शकलो आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर जर कधी सुटत नसतील तर कधी कधी असं होतं आपल्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा शोधण्याच काम हे पुस्तक करतोय
हो बरोबर परत स्वतःची समज आणि माहितीपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता वाढवत
हो, देवाणघेवाण आज वाढलेली आहे पुस्तका मुले.
हा, आणि भाषा ही मानवाला मिळलेली एक अनमोल भेट हे.
हो, हो आग- तेच आज आपल्याकडे वेगवेगळ- प्रकारे भाषा बोलल्या जातायत. ती प्रकारच्या भाषा आपल्याच- भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आई ई आपण विचार करायला गेलो तर प्रत्येक जण ज्या ज्या गावामध्ये राहत असेल. ज्या- खेड्यात राहत असेल ज्या वाडीत राहत असेल त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते. तर त्याची तुलना पण... हम्म.
त्याच्याच मदतीने लोक एकमेकांशी जोडले जातात संवाद साधतात ना.
हो, हो अगदीच
संवाद संवादासाठी बोलणे, लिहिणे, वाचणे, हावभाव, इशारे हे साधने वापरली जात तात त्याला शक्तिशाली माध्यम म्हणतात ना.
माणसाला जो अज्ञानी होतात त्याला ज्ञानी बनवलंय ते म्हणजे पुस्तक.
हं आणि वाचनामुळे मेंदूला एक चालना मिळते नवीन.
हो हो हो. तुम्ही असं कुठलं पुस्तक वाचलंय ज्याच्यामध्ये- तुम्हाला कळालं की, बापरे! मी हे पुस्तक वाचलय आणि माझे जीव माझं पूर्ण जीवन अस पूर्ण बदलून गेलंय आणि माझ्या जीवनशैलीमध्ये माझ्या अ मेंदू मध्ये किंवा माझं ह्याच्यामध्ये त्याजा ल- ख प्रकाश पडलाय आणि मला जीव जगण्याचे एक नवीन साधन निर्माण झालंय असं कुठलं
मी ना ते पु. ल. देशपांडे नाही
हा पु. ल. देश- पांडेचं पुस्तकं खूप सारे आहेत.
हो परत ते बि. वा. शिरवाडकर.
हा हा त्यांची पुस्तकं पण खूप छान आहेत.
हा परत काय होतं एक नाव? शिवाजी सावंत होत बघा. अ मृत्यूजय त्याच्यामध्ये
हो, मृत्यूंजय.
हा, ते वाच तीन वाचले जास्त टाइम नाही भेटत कॉलेज मूळ असं म्हणजे काय?
अच्छा, अच्छा मला- पण माझ्या ह्याच्यामुळे ट वेळ नाय भेटत. कॉलेज आणि जर जॉब असेल तर मला बिलकुल टाईम नाय भेटत. त्याच्यामुले काय होतं? हा
घरी त्याच्यामुळे हे टाइमपास करते.
आपण त्या गोष्टीवर नंतर बोलू, ओके आता आपण पुस्तकांच्यावरच बोलायचं.
हा हा हा
ह शाळेमध्ये तुम्हाला आपल्याला पुस्तकं शिकायला भेटली. कोणा कोणाचं ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये झालंय. कोणाच पोस्ट झालंय. कोणाच पीएच डी झालंय. आज संशोधन करतोय आपण त्या गोष्टींच्यावर.
हम्म तेच त बरोबर आहे.
हो चालेल मग तुझ्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं की बापरे! मला आवडलं तुझ्याशी बोलून. मला खूप आनंद झाला. आता आपण नंतर बोलूया चालेल.
हो हो चालेल.
थँक्यू.
थँक्यू.